हॅलो. आई मी ते महेश आणि ते महेश नाही काय तो म्हनाल तीस महेशच्यांन कृत्वीच चालू आहे म्हणजे महेश तिच्या मागं लागालाय वाटत आणि त्या पृथ्वीच ऑलरेडी कुठ तर हाय होय
हा हा
आणि मग म म त्यांनी पिकच्चर बगायला गेलतेत परवा
महेश न ती
हम्म आणि तो ओंकार
हम हा ह
त्यांन सांगितलं मला मला विचार तू येणार काय? मी कशाला येऊ तुमच्या ग्रूप मध्ये माझं काय काम आहे खुळापणा म तो कृत्वीच्या माग लागलेला म्हण म ती नाही म्हटल्यावर मग त डिप्रेशन मध्ये गेलता म्ह
सगळे डिप्रेशन मध्ये जात्यात काय वाटतल ते सांगत्यात
पोरगी बघितलीस तिचा फोटो बघितलीस
हम्म
आवगडे
तू शौर्य पण मी सांगितलेल तुला
हम्म
ते पण आधी मला सांगितलेला त्याची गर्लफ्रेंड होती मती सोडून गेली त्याला त्यानंतर त्याला अ म्हणजे मेंटल हेल्थ बिघडलेली आहे आणि गोळ्या सु तर उतटेला
हो काय
हा
गोळल डायरेक्ट
आता पण एनझायटी अटॅक येत्यात असतेन बोलतोय तो
काय मला काय पटत नाही बई असल काय एनझायटी अटॅक आता आता कसला अटॅक काय वाटतल ते
हम् ठीकय म्हणलो काय बोलायचं
म्हणलं अंगात पाणीे तुझ्या स्वतःच
खरच की आणि का असते ह हा अवघड आहे कुणाचं काय चालू आहे आणि आमचं काय चालू आहे इकडे सगळं.
बकी तर-
पोर डिप्रेशन चालल्यात पोरी नाहीत म्हणून-
हम्- असलच काय तर सांगत ते सोड.
खरच की- फालतूपणा ती पोरं पण म्हणत्यात की त्याला त्यांच्या ग्रुप मधे तिच्या कशाला माग लागलंयस? केव? केवढी पोरी पडल्यायत केवढं काय नाही मला तीच आवडती या. तीच मला पाहिजे.
हम.
फालतूपणा...
अभ्यास करा म्हणाव त्यांना.
झाल... काय म्हणतोय? मला तो महेश, मी म्हटलं तू कधी विचारलेलो कॉलेज चालू होत तवा आपल्या पेपर व तू एमसीएचा सीईटी दिला नाहीस काय म्हणत ना नाही... कशाला द्यायचं? होय. कशाला द्यायचं? आता पैसे मी कमवतोय म्हणा कशाला पाहिजे म्हणा बरं म्हंटलं- ठीक.
मला विचारालता म्हणजे तुझा इंटरेस्ट कशात? काय मग तुला, एक्सपेक्टेड सॅलरी किती पाहिजे?
आणि फालतूच असलं काय? आपण कसं काय विचारतायत.
मी म्हटलं, हा- एम सी ए केलं तर तीस पस्तीस हजार तर पाहिजेच. म्हणताना मला म्हणालाय म जास्तच एक्सपेक्टेशनस आहे तुझी...
हम्म.
मग जरा जास्त स्किल यायला पाहिजे. माझा भाऊ कस बघायला अंघोळीला- जा. काय?
कोण बोल- सोहम?
क
काव खाल्लंय
तर तीस हजार पस्तीस हजार- म्हणल्यावर असं बघायलाये मं - सोहम तुला काय वाटतय मला पैसे किती मिळाय ला पाहिजेत पहिला जॉब लागला- दोन
हेच एक्सपेक्टेड होत त्याच्याकडन- तलड
हम्म ह
अ फालतू बघ सोड आज आमच वरद गेला. मी आहे इकडं आता. त्याज हे चालू झाले म्हणजे, शाळेला आता एक जून पासून सुट्टी पडली. पंधरा तारखेपर्यंत तोपर्यंत क्लास चालू झाले‌.
हम.
सुट्टीच, नाही ये त्याला.
काय तर करायचं म ते आता कथाचं पूर्ण पूर्ण म्हणजे, पहिल्या काय नव्हतंच, ते कथा वन म्हणून आलत ब. त्यातनुसता टुटोरियल तेन होतं. बघायचं तेन व्हिडिओ. कि कसं करायचं? तीन. आणि झालं. ते.
मग नंतर ना बघकी आ तुला ते डेमो दिल्यात ग खाली अधिक माहिती जाणून घ्या किंवा मोबा आहे क नाही.
ते क्लिक केल्यावर येतच नाही ते. फ्रेश हुईनाच म्हणजे, रिफ्रेश होते करा येतच नाही, नवीन तास.
म रिफ्रेश रिफ्रेश केलीस, म येतील थोड्यात थोड्या वेळात येतील. लगेच नाही.
हम्म हम्म.
तू फोन फ्रेंड तुला घ्याला पाहिजे होत तुझ
ते फोन पण येते वाढत, खाली एक ऑप्शन आहे ब ऍड नो टास्क म्हणून, त्यामध्ये टास्क कोड टाकायचा असतो वाढतं, म ते दुसऱ टास्क पण ऍड होतंय.
वय काय.
तर त्याला काय माहितच नाही, टास कोड मला तर काय माहितच नाही, म्हणलं काय सांगायचं.
तुला टास्क म फोन ना, ते ग्रुप वरन काही वेगळंच झालंय ते आम्हाला फोन फ्रेंच चालू झालंय.
तुम्ही आधी पण केलता ग तुम्हाला पहिलं हेच आलतं नवत त्याच.
कथा वाचून दाखवायची आलती, होय तेच ते चाल हम्म, थांम आणि एक करतो पाच मिनिट झाल्यात.
हा.
त्याच्यावरच राहा.